हॅलो हा ऐकू येते ना ऐकू आता क्लिअर.
यालाल यालाय आवाज क्लियर यालाय.
आत्ता यालय मला क्लियर मगाशी आलं नाही. हा यालय.
बर बर बोल कि. काय नाही बाई. तेच मुलगीला ड्रेस मागवलो.
हा हा.
ऑनलाईन.. घालून गल्लीत न सगळं फिरायल हो.
होय.. तेच का मगशा घेतला का काय?
ऑनलाईन मगाशी घेतलो की.
हा हा हा.
आला होता ग तो पार्सल वाला घेतलो.
मुलगीच सगळं असते ओ हौस पोरांचं तसं काहीच नसते करता येत.
होय मुलींच सगळं हौस करता येते मुली म मुलींना नटवल तेवढं कमी आहे. हो की नाही.
हाय नव्ह हो.
हा. मुलींना नटवल तेवढ कमी आहे मुली खरंच पाहिजे बाईला.
हम्म काय करायचं आम्हाला
दे झालं असत की नाही ते सेकंडरी पण कि मी पण देवाला मुलगीच होवू देअसं नवस केलंत. कारण माझे मिस्टर सांगितलेले मला तुला जर मुलगा झाला तर मी तुझ्या बहिणीला देणार. मी तुझ्या जवळ मुलग्याला ठेवणार नाही. असं मला त्याने कंडिशन घातलं होत. पण ते, मुलगीच झाली.
होय.
होय.
आम्ही घेतलं तर, मागून झाल. तर देवाला ऐकू गेलं नाही, वाटतय. काय करायच, तर माझी इच्छा नाही. माझी इच्छा, मुलगी पाहिजे होती. झालं तर. माझ्या नवऱ्याच कस, एकटाच असल्यामुळ, त्यांना पोरगच पाहिजे होत दुसरं. का सांगा एकटेचच होय. एकटेच असल्यामुळे, त्यांनी सगळं घर सांभाळत्यात ओ. एकट्यानं होत नाही, काही पण‌. एक, दोघं असलं म्हणजे, जरा हातभार तर लागतय, नाही. एकटाच काय - काय बघल सगळं? मग त्याज्यासाठी, त्यांचीे इच्छा होती. मला एक त्याला सगळं घर सांभाळ लागालय. सगळं लागालय. तसं, माझ्या पोरग्याला होऊ नी एकट्याला. दोघं असलं म्हणजे, एकामेकाला साथ देता येते. एकामेकाला काय कायपण करता येतय ओ. म्हणतानं, त्यांची इच्छा इच्छा होती की, त्यांना दोन मुलं पाहिजे. मुलगी का मुलगी पण पाहिजे होती. जास्त, मुलगा पाहिजे होता. दुसरा पण त्यांना.
हा, हा, हा.
त्या ह्याज्यानच झालं. त्यांनी देवाला मागुन घेतली त्यांनी. गणपा मी संकष्टी धरते नी महिन्याला एकदा.
हा, हा, हां, हां.
सांगलीच्या, गणपतीला त्यांनी नवस केलती. मला पहिला पण पोरग पाहिजे. दुसरं पण पाहिजे. अस. त्यांचं इच्छा होतं. मला पाहिजे होती. पहिली पण मुलगी पाहिजे होती. दुसरी पण पाहिजे होती. मला झाली नाही. काय खरय?
मला नाही. मला दुसरी मुलगी झाली. पहिला मुलगा झाला.
देवाला पण त्यांच. वा आ एकदा असं वाटतय, होय बाबा.
बापे जे, मागून घेतात की नाही. त्यात लई ही असतय ना. ताकत असतना.
होय. हो. होय. आणि हेनी कसं, करता सांग. आता पण आम्ही संकष्टी सोडत नाही, काय? स्व, शया. तो या महिन्यात न एकदा आलेले संकष्ट. आमी दोघं पण उपवास धरताव. दोघं पण आणि खडप पाळतो. असं, एकदम असं. कधीतर, चुकून आम्ही शाबू वगैरे खातो, नाही त शाबो तीन काहीच खात नाही आम्ही.
हो.
आणि जमलं तर, आम्ही सांगलीच्या गणपतीला जाऊन येतावच.
नाही. आम्ही तस संकष्टी पाळतो आम्ही. पण संकष्टी कधी धरत नाही. अंगारीक संकष्टी तेवढं, धरतो आम्ही.
होय, काय? आम्ही नाही. प्रत्येक संकष्टी, आली महिन्यातन तरी धरताव. तेनी मागून घेतल्याला पण होत नाही. असं, पाहिजे होतं बोलून. त्यासाठी कुठ ल संकष्ट येऊ नये. म्हणून पण, आम्ही धरतावच. महिन्याला एकदा असू दे.
हा, हा, हा.
धरतावच ते संकष्टी. आणि चांगलं पण असते ओ, संकष्ट धरल्याल.
हम्म, चांगलं असतं. बघितलीस का? आता, माझ्या मुली ला बहीन पायजेलय.
होय मग आता मग आता उपवास हे केला की तुम्ही ऑपरेशन
कस काय मग काय करायचं
काय नाही ग मी म्हणा लागलय का तुला
ह, ह, ह
आता तिला बहीण पाहिजेलय आता म्हणाले खेळायला कोण नाहीत गल्लीत एकटीच झाल्या मुलगी ती ऋतू असली की ऋतू सग खेळत्या
आणि कसंच तेित लवकर पण मी पण ऑपरेशन केले हो का असं एक एकदा वाटतय की मनाला पाहिजे बाबा एकांत तर पोरगी पाहिजे अस वाटतय मनाला असं वाटतं की एक टाइमला ऑपरेशन केलं नाही पण बर झालं अस पण वाटत एक एकदा का अजून चान्स घेता येतव ओ मला अजून चान्स घेता येत कवा पण काय पण करू शकता असं
ते डेंजर होत बाई सारखं राहित होत म्हणून मी ऑपरेशन करून घेत हम्म
हा, हा आता नाही आमच नैतिक झाला किती सहा वर्षाचा का अजून परत काही, नाही मला आणि ऑप आ काय ते कॉपर्टी ते हे औषध, बीवशद काहीच नाही का मला का नाही अजून काय राहिलं पाहिजं सहा वर्ष झालं नैतिकला आता
होय, होय
हम्म बघायच पुढं नशीब नशिबात असलं
सर होत्यात
थोडं चान्स घ्यायचं नाही तर नको म्हणत तर सोडायचं त्यासाठी अजून तर ऑपरेशन केलं नाही मी
आई दादा म्हणतात की एकदा म्हणतात की नैतिक पण म्हणतात एक एकदा बहीण पण पाहिजे
कसं असतंय आपली बहीण ती आपली असते ग आपलं ते आपलं
होय, होय, होय ते पण खरंच आहे सोडा
हम्म किती जरी आपण आपलं म्हंटलं तर ते होत नाही
अ ह आपलं ते हक्काच असते काय होय काय पण करू शकता काय पण अस आपलं ते आपलंच असतंय
ह, ह
बघायच अजून काय टाइम गेल नाही
हम्म
आत्ताच जस्ट ट्वेंटी सेव्हन आहे मला अजून माझे क्लासमेट लगीन करून घेतले नाहीत
होय माझ्या, माझ्या क्लासमेटला मी मला आता किती मला ट्वेंटी नाईन आहे माझ्या मैत्रिणींचं आत्ता लग्न होयल
तेच सांगा माझ्या मैत्रणी अजून लगिनच नाही एकटे, दोघींच तेवढंच झाले नुसता अजून कुणाचच लगीन तिघीच झाले बघा मी दहावीला हो आणि त्यांनी कस लिंगायत हा लिंगायत ते असत तेनी त्यांच्या करालाच जात लवकर.
हम् हम.
आता माझी मा
त्यांनी त्यांच्या मनासारखं चांगलं अस स्थळ यायला पाहिजे मग कुठ तर कळत त्यांनी.
कर ग आणि जॉब करायला त्या सगळ्या आता बेंगलुर तिकडं इकडं सगळ्या. कोणच
माझी क्लासमेट मित्र म्हणजे दहावीची मित्र नववीची त्यां सगळी की नाही बाहेरच्या देशात आहेत अक्षरशः बाहेरच्या देशात आहेत. इथ कोण नाही येत जास्त.
आता कोण करून घ्यायलाच बघत नाही ओ तेवढं.
हम्म आणि अगं आत्ता लग्न व्हायलाय त्यांचं, एकेकांचं. एकटीला परवाच बाळ झालं.
होय.
ती ह्याला होती अ मध्य प्रदेशला होती. जॉब करत होती ती. आणि एकटी आहे ती गुजरातला आहे.
हा.
असंच असतं इकडं तिकडं आहेत तेनी सगळी.
ह आता आम्हीच-आम्हीच लवकर करून बसले अठरा वर्ष झाल की.
नाही मी एकविसाव्या वर्षी केलोय. मी एकविसाव्या वर्षी केलोय बाई लग्न.
अजून माझा अठरा वर्ष पूर्ण व्हायला तीन महिने कम होतं माझं. तेव्हा माझे लगीन झालेय.
हम् हम् हम्.
हम्.
बरं बर.
चालते. चालते की मग. ठेवू काय?
हा ठेव. मी करतो बघ.